हॅलो
कोण
आवाज ये य का आ येतोय का आवाज
हो येतोय
हॅलो हो येतोय ना येक मिनिट
आवाज ब्रेक
आत्ता येतोय का
हो येतोय
हॅलो हा बोला
हा येतोय आवाज आता, माझा येतोय क्लिअर?
हो येतोय
काय करता तुमी कॉलेज स्टुडंट वा जॉब वगैरे?
कॉलेज स्टुडंटए
कॉलेज म्हणजे काय करताय नक्की
आत्ता बारावी पास आऊटए पुड ऍडमिशन घ्यायच
ऍडमिशन कोणत्या साईट न घ्यायची, काय काई नियोजन केलंय का?
हो इंजिनिअरिंग साईड ला घेत इलेक्ट्रिकल
त्या साईडला घ्यायचं म्हणजे अगी आवडए म्हणून कि घरचे फोर्स करताय म्हणून
नइ आवडए म्हणून
बाकी घरी कायए शेती वगैरे कायए सिटीत राहता की खेडेगावात
घरी शेत शेती चेन खेडे गावात राहतो
काय शेती म्हणजे सध्या, शेतीची आए का का तुमाला?
हो शेतीची आवड आए सद्या बागी येन काइ भेंडी आण टोमॅटो साटी वावर तयार केलेलाए तिट टमॅटो लावायचे आता
कुटे कॉलेची ट्रीप वैगर कुटे कुटे फिरलाय कॉलेज कॉलेची ट्रिप वगैरे गेलेली असेल ना कुटे कुटे फिरलाय असे
हो कॉलेची ट्रिप जंजिरा जंजिरा किल्यावर गेलेलीए आण शिवनेरी किल्ल्यावर जायली
अच्छा काए तित पण अस छान काय वाटलं तुम्हाला शिवाजी महाराजांचे किल्ले ते छानचए पण तेथे विशेष काय वाटलं तुमाला विशेष कोणती गोष्ट आवडली
विशेष तेराआ
जेवड सांगता येईल तेवडस तेवड सांगा म्हणजे तेवडा वेळ जास्त वाडेल
जाण्यासाटी तिड बोटने जावं लागतं किंवा किल्ले जिंकण्यासाठी त्यांनला खूप कष्ट कराव लागले होते ते
त्यांन बअ भलेही कोणाले केल्ले जेंकता नाई आले पण त्यांइने खूप मेहनत घेतली होती तिथे केल्ल्यावर पोचण्यासाठी आपल्याला जाण्यासाठी जवळ, जवळ दोन अर्धा, दीड तास लागला होता जाण्यासाठी तेिड समुद्राने ते कोंडाजी बाबा कस का गेले तिट ते लस माहिती एवढे शत्रू असताना गेले तिट वर...
हम्म.
आणि तिट त्या किल्ल्यावर म्हणजे आस पिण्यासाठी खूप सोविस्त पाणी एवढे का पाण्याची टाॅ टाकी होती तरी स्वच्छ पाणी तिथ. परत शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर गेलतो तिथ शिवाजी महाराजाचा अ पाळना वगैरे शिवाजी महाराजांच जन्म स्थळ टिठ अ
हम्म, हम्म.
आणि
अजून बाकी कुठे गेले?
बाकी बीछ वर गेलोय.
कोणत्या क्लास मध्ये असता ना गेले होते?
मी इलेवनथ ला असतानाता, एकदा एठ ला असताना.
हे किती ठिकाण, किती दिवसांची ट्रिप होती?
टुवेल ट्रॅव्हल्स असना तीन दिवसच्या ट्रीप होती तिट ह पंचश फी होती सर सर्व काॅलेज तर्फे होत खान पिन वगैरे. आणि रायला तिकड ठ म्हणजे ते कोकण भागत येत कोकण भागत म्हणजे एकदम पावसा पावसाळ्या टाईपण सगळं वल्ल, वल्ल हिरव गार होत तिकडे. हॅलो आवाज येतोय का?
येतोय का? ठेवितो नंतर मग कट झाला.
हो हो येतो आत प्रत्येकाला सर्व पावसा असतो हो. आणि तिकडं हिरवगार म्हणजे आपल्या इकडल्यापेक्षा तिकडं एकदम असं वेगंच वातावरण होतं. पावसाळ्यात गेल म्हणजे तिथं सगळं असं वरलं सर हिरवगार परत पांजर तिथल्या समुद्र म्हणजे अस एकदम भरलेलं राहण्यात तिथल वातावरण म्हणजे एकदम असे ती गार, गार हवा वगैरे, वगैरे तिथल्या राहण्याच्या दृष्टीकोन वेगाळाच हे राहण्याचं म्हणजे तिथ एकदम अशी गरबी सारख परिस्थिती राहत्या काय बंगले नाही, वगैरे नाही. साद सफरावानी घर व
साधारण राहणी मान आहे तिकडला असच ना?
साधारण राहणी मान आणि ते पाहुणं खूप मस्त वाटतं म्हणजे असं जुने काळातले लोक करायची तसं वाटत. आणि तेच राहणं मान भारी होत असं वाटतं आपल्या इकड ते उन्हाळ्यात गरम होन तिकडं तसं नसतं तिकडे सर्व गार वाटक राहत. कारण तिड ते मातीचे घर राहतना मातीच्या घरात कधी उषणता लागत नाही किंवा हिवाळ्यात थंडी वाजत नाही, हो. तिड शेती म्हणजे एकदम अशा जुन्या पद्धतीनेच केली जाती. बैलाचे यांना टॅक्टर नाही वगैरे नाही एवढे. म्हणजे प्रगतीशील नाही तिकडे एवढी. तिकडं जाता जाता समुद्र लागण म्हणजे तो पाण्याचा. नजारच एकदम वेगळा लागतो डोंगर भाग परत घाट त तिडली.
हो, बघण्यां फिरायला जाण्यासाठी चांगलं अस असंच ना.
फिरलो असत तिकड तिकडे भरपूर किल्ले जसे.
हो हो, अजून कुठे गेले तिकून येतनी तिथे केव फक्त किल्लेच बघितले. का असे दुसरे असं हो, प्रेक्ष नाही स्थळे पण बघितली तुम्ही येतानी जातानी.
नाही आपण समुद्र असतो ना समुद्रचा गेलतो. तट खूप चांगलं आहे पर्यन स्थळ आहे म्हणजे ते समुद्र थोडा. खाली नळ जाताना वरल्या गाटा वरून जाताना त समुद्राचा ना जरा पाण्या म्हणजे पाण्यासारख्याचे हाय. तिकड. पूर जाण येत तिडं.
बरेच लोक फिरण्यासाठी जातात.
हो बरं बरं जाणून फिरण्यासाठी येतात. तिथं म्हणजे घरलं वातावरण ते सर्व विसरून जातं असं वाटत. तिडच आ राहाव आसरा घ्यावा तिड तिडं जेवढा दिवस थांबलत. तीन दिवस थांबलं तीन दिवस पूर अ गारवा वगैरे जाणवत तीड.
ह
आणि मजे अस तिरले लोकांला असे ब बोलायला लागलं लोकांस. तर ते एकदम असे शांततेेत आणि प्रेमाने बोलावते असे. दस दुसरे कोणा आले किंवा हो,
आले मग असं वाईट नाही बोलती.
वईट एकटने बोलत आप ललेके ना बोला रस. चांगल्या या ना बोला त्या हम्म, किंवा ते आशे पण विचारत आपल्या इक काय काय पाण्यासारखं काय काय. कधी ठरलं आम्हाला येतं तर तिकडं पाण्यासारखं यावं असं.
इकडल्या पर्यन स्थळांची माहिती विचारता.
फिरण्यासाठी खूप चांगले पर्यटन पर्यटन स्थळ असत तिकड. अ
हम्म, बाकी आता ऍडमिशन कुठे घ्यायचं बाहेर हॉस्टेल ला राहणार की घरून अप डाऊन.
नाही तिकडेच अ नाशिकमध्येच रूम घेऊन राहणार हाय. चालू आहे की, केव्हा गलस घ्यायचे ऍडमिशन.
अच्छा
आणि ते इलेक्ट्रिकल मध्ये आवड म्हणून तिडं घ्यायचंय. आणि भरपर लोक यश म्हणते जिडं आवडली तिडंच सक्सेस भेटत. तुम्हाला जेढा आवड आहे तेवढं घ्यायचं ऍडमिशन बाकी ब जी करत असतो ते जायचं नाही. कारण तेड ते बजबी स्वतः करतील पण आपण गेलो आपलं. करता येईल का नाही आपल्याला झपल का नाही. यावर अवलंबून असतं जर का आपल्याला जेपलं नाही तर त्यात सक्सेस मिळत नाही.
हो,
भरपूर लोक तेच म्हणते तुम्हाला जे आवडेल तेच करा तुम्ही लोकांचं ऐकून करू नका म्हणे हो.
म्हणजे आता बारावी पास आउट झाले टक्केवारी किती तु?
टक्केवारी मला बँनशी ए आणि सी ए टीची एक्झाम दिली ती खूप सोपी गेली
हम्म.
तिच्या तर मार्क्स चांगले पण अजून पर्सेंट लागणं बाकी ते लागल्यानंतर कॅपराऊंड चालू होईल्या नंतर आपण ऍडमिशन बघू तिकड
अच्छा.
हो.
ठीक आहे. तर पाऊस वगैरे नसेल ना तिकडे का झालाय?
नाही अजून एक पाऊस नाही वातावरण हो तर पण पाऊस पडललेला नाही अजून
त्या पावसाचं बरस पीक पण लावता आलेला नाहीये अजून काही पाऊस पडेल तेव्हाच पिक लावता येतील ते.
हो हो उष्णता जास्त
हो उष्णता जास्त आणि ज्यांचे पीक लावेल होईल आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो आहे. झाडवाडीसाठी किंवा झाड सुकू राहिले किंवा सारखे शांतू राहिले. त्यात खर्च खूप वाढू राहिला असं त्यापेक्षा पाऊस पडल्यावर पीक लावलेलं ते बर आणि इकडं पाट बी पाटाला अजून पाणी आलं नाही पाटाला पाणी आलं तर होऊ शकतं थोडंफार पाटाला पाणी आलेलं ना आणि विहिरीचा उपसा करायला म्हटलं पुढं अडचण नक म्हणून विहिरीचं काय पाणी वापरता ये ना सध्या.
हो.
पूर्ण तयार करून पडलेले आहे वावर तयार करून पडलेले पण फक्त आता पाऊसाची वाट पहात.
ठीक आहे चालेल आपले दहा मिनट झाले तुमच्याशी बोलून छान वाटलं धन्यवाद.
ठीक आहे.